हॅलो.
हा हॅलो बोल की.
हा बरी आहेस काय?
हा की तू?
आ हयकी काय कुठे फिरायला तेन गेल तसं आवडत? दीदी ते नाही.
होय गेलतो की बागेत वगैरे घेलतो ग बाळाला घेऊन. लीच्या होय. फिरून आलो तिच्या बा जायच्या अगोदर जरा फिरवून वगैरे आणलंग.
हा हा वय. हा तिकडं दिदीला जाय मिळत नाही काय?
तिथ जात्या का नाही काय त्यांच्यात वडगावला जाय लागत.
या लागते व. हा मग हित आल्यावर हा.
तेवढंच येतं आल्यावर म्हटलं आता आल्या त्या आल्या घेऊन जायचं म्हण. तिला घेऊन गेलतो.
हा हो सगळीच गेलतास काय घरातले.
होय सगळी म्हणजे दाजी, मी. भाऊ, दीदी, मोठी दिदी, बारकी दिदी
हा हा हम्म राणी बागेत.
होय बाहेर राणी बागेत गेलतो.
हम्म तिकिडतेन तिथं काय नसतंय वाटतं?
नाही, नाही तिकिट पाय नसत तर.
ते.
नसते नसते तिकीट वगैरे काय.
हा तरी पण बघायला काय काय आहे ते.
छान आहे लहान मला नाही खेळायला वगैरे हाय.
हम्म.
सुरुवातीला डायनासोर कावाच. हा कासवाच दगडांच केेलेलं आहे.
हा.
खेळाय खेळाय छान आहे लहान मुलाली अ त्याच्यापेक्षा मी येनार असल ना, तर आमच्या इथ ह्यो भगतसिंग बाबर नाय..
हा.
स्टँड पासून आहे जरा थोडस लांब म्हणजे थोडं म्हणजे लई नई तिथं छान आहे बघ बागिक. हा बंदक वगैरे. वगैरेआहेत. हा बर. होय खाऊ गल्ली ते नाही की इथ पण आहे खर. बघण्या सारखं म्हटलीस तर तुला ते भगतसिंगून बागेत भेटणार. बघ.
होय.
तिथ सगळं हा तिथं. सगळं असतं ना हे प्राणी परत आता मासात मासे अस. असतात ना, मासे त्यांच पण. त डे हा त्यांचं पण आता आपले खरोखरच्या माश्यांच हे केलंय.
होय हा बघाारख. हा व्हय रड ते ना. होय पर हाय कि म छान आहे किती बघायला. अ.
होय आपलासा क या की आपण जाऊया.
हम्म राहिली की जाऊ या.
हा जाऊया की.
हा मग काय ती तिथन गेली का राहिली.
नाही नाही गेल्या त्या नाही थांबल्या.
थांबल्या नाही तुय गेल्या.
होय होय.
हा किती दिवस होते तरी पण?
मोठ्ठी दिदी. एक, चार, पाच दिवस होते तेजी जरा तब्येत बिघडलेली म्हणावती. आणि छोटी दीदीहोती आठ पंधरा दिवस. होय गणगती मे महिन्याच्या सुट्टीत आली नाही ना ऊ मग राहयला थोड्या दिवसा मग गेले.
होय बाळतेन बरायतीच.
होय आहे की
हम्म हा तर किती वर्षाच आहे.
अडीच.
अडीच वर्षाचा हा दोन वर्ष ह दोन वर्षे पूर्ण झालेत काय हा मी बघितलंय. बर्थडेचा फोटो तेन ठेवलेलासा की त्यांच्या.
होय टेटस
स्टेटस हा बघितलंय होय.
हा हा. मकाय आणि मकाय विशेष. फोन करत्या क नाही दिवीयानि
होय दिदी वगैरे करतात.
करत्यात व्हय. हा कधी तर घेऊन येत जा इकडे दीदी आली तर.
हा येते. तुमच्या इ हे छान आहे ना तम ज ज्हरग जव्हरबाग.
हम आमच्या इथं पण आहे बघण्यासारखं हम्म.
आता तुमच्या कागलच्या इकडे आता हे झालंय की, पाझर तलाव वगैरे.
हम्म हम, बघण्यासारखं आहे तिथं पण.
होय खूप जण जातात. ते आणि आता पाऊस आहे. तेजात धबधब वगैरे केल्यात ना?
हम्मम्! होय पाणी पडायसारखं छान केलंत.
हम
चांगलय. तिकडं पण बघायला तिकीट पण नाही.
तिकीट वगैरे काही जास्त नाही आहेे काय?
दहा रुपये टिकट.
होय मग बर की ग!
होय. आम्ही पण गेलतो सगळेजण इथले.
हा हा, गेलता काय तुमच्या
हा! हा, हा
बरं चालतंय करू काय थोड्या वेळन.
हा, हा.
हा ठीक हाय.